हॅलो.
हॅलो. नमस्कार, मी बरी आहे, तू कशी आहे सांग?
मी पण छान आहे सांग ना.
मागच्या वेळी आपण मोसमी फळांचे महत्व स-समजले होते ना गं. पण आज मला अजून एक प्रश्न आहे, प्रत्येक ऋतूत वेगळी वेगळी फळं का येतात?
खूप छान प्रश्न आहे. निसर्ग प्रत्येक ऋतू नुसार आपल्या आपल्याला वेगवेगळे फळ दि-दिली आहेत. त्यात ऋतू पे अ ऋतूमध्ये शरीराला ज्या पोषक तत्वांची गरज असते ती त्या खुडांमधून मिळते.
हो हे तर अगदी बरोबर म्हटलं हा विषय जो आहे, तो खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. कारण निरोगी जीवनासाठी तर मोसमी फळांचे जे सेवन आहे, अत्यंत आवश्यक आहे. तुला काय वाटतं?
हो ना अगदी बरोबर बोलली आहे तू.
आणि जी फळे विशिष्ट ऋतू ऋतूमध्ये नैसर्गिक रित्या रित्याने जे पिकतात आणि सहज उपलब्ध होतात. त्यांना मोसमी फळे म्हणतात. मला असं वाटत, आणि उदाहरणार्थ उन्हाळ्यात तर आंबा आणि कलिंगड मिळतात. पावसाळ्यात जांभूळ, तर हिवाळ्यात संत्री आणि सीताफळ
होना आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो ना. त्यामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी आणि जास्तच म ह्याच्यात फायबर असते ना. आंबा खूप आवडतो, म्हणून खूप जास्त योग्य खाणे योग्य नाही पण
हो म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग आपल्या आपल्या वेगवेगळी फळे देतात. असं मला वाटत.
हो ना हे अगदी बरोबर बोलली आहे, ती जस अं उन्हाळ्यामध्ये थंडी फळ म्हणजे, आपल्याला आपल्या बॉडीला थंड प्रदान करावे, असे फळे येतात कलिंगड पण आंबा याचा गुणधर्म वेगळा आहे ना, तो गरम असतो ना.
हो आणि म्हणजे चविष्ट ही असतात पौ ष्टिक आणि स्वस्त असतात. अ त्यामध्ये जीवनसत्वे खनिजे पदार्थ असतात, ना आणि भरपूर प्रमाणात हे सगळे असतात, तर मला असं वाटतं की खाल्ला पाहिजे.
होना पावसाळ्यात कोणती फळं खाणं योग्य आहे गं?
आता बघ पेरू, जांभूळ, अ डाळिंब आणि केळी पावसाळ्यात फळे खाऊ शकतो आपण.
अच्छा. अ आणि कारण पा- पावसाळ्यात अ.. जंतू संसर्ग होण्याची पण, शक्यता असते ना.
हो, हे तर अगदी बरोबर म्हंटल तू. त्यामुळे जास्त बाहेरच ही नाही खाल्लं पाहिजे. आणि फळे खाता हो तर, भम बघून आणि स्वच्छ करून खाल्ले पाहिजे.
हो ना, अ.. आणि आवळ्यानबद्दलची बद्दल सांग ना काही. आवळा हा, खूप आंबट असतो ना.
हो, मला तर बिलकुलच आवडत नाही.
हा, मला तर आंबट खूप आवडत. आणि कसं उन्हाळ्यात येतो. ना पण.
हो आता नाही मिळत तो.
हम, अजून तु तुला अजून कोणते फळे आवडतात गं.
आणि मला सांग की, म्हणजे आरोग्य आणि. खर्च या दोन्ही दृष्टीने ती, फायदेशीर आहेत का.
हो ना फळ खाल्ल्याने कसं, आपलं आरोग्य खूप छान राहतं. पण हेच आहे की मोसम. म्हणजे जसं जसं मोसम बदलेल तसं तसं कसं फ फळांची किंमत पण वाढते. आणि कमी पण होते ना.
हो पण आता, काही काही फळ्यामध्ये, रसायनाचा वापर जास्त केला असतो. आणि त्यांच्या तुलनेने, कमी असण्याची शक्यता असते. कारण, ती त्यांच्या नैसर्गिक हंगामामात पिकलेली असत्यात ना. तर मला असं वाटतं की, जे फ्रेश फ्रूट्स आहेत तेच खाल्ले पाहिजे.
होत तर तू हे अगदी बरोबर बोली आहे. पण आपल्याला कसं कळेल ना की हे नैसर्गिक आहेत. आणि हे रसायनवाले आहेत, ते खूप मोठ गुंथडाच आहे ना. कळतच नाही. कोणता फळ एकदम नैसर्गिक विचने आलेला आहे.
हो हे तर अगदी बरोबर म्हटला, आजकालच्या का काळात तर कोणतीही गोष्ट. अ केमिकल शिवाय मिळतच नाही.
हो ना आणि त्यांचे मग, आपल्या शरीरावर पण दुष्परिणाम होतात ना.
हो पण आता जे, अ.. आपल्यासाठी आपल्याला मिळतात. अ ते खा खाऊनच आपल्याला. खाल्ले पाहिजे.
ते तर आहे.
आता बघ, अ फ्रूट मध्ये तर अ चवी असते. ताजे असतात तरी तेव्हाच खाल्ले पाहिजे, आणि पौष्टिकही असतात ना आपल्यासाठी.
हो हो तू तर हे, अगदी बरोबर. पण कसं शक्यतो, फळ खाणे अधिक चांगले असते ना. कारण त्यातून आपल्याला फायबर मिळतो. रसामध्ये फायबर. फायबर असतो ना. आणि प्रत्येक फळां आपले, आपले एक गुणधर्म असतो. कोणत्या ज्या हेच्यात फ फ्रूट्. म ते फायबर्स असतात, कोणत्याना कोणत्या याच्यात विटामिन्स असतात. मला तर वाटते प्रत्येक फ्रूट खायलाच पाहिजे, प्रत्येक मोसम मध्ये.
हो हे तर तू अगदी बरोबर म्हंटलं आणि अ निसर्ग आपल्याला जे अ फड देतात ते आपल्यासाठी खूप चांगले असतात ना.
हो. आजकाल लोक कसं तसं जंक फूड पण जास्तच खातात. आणि फळे कमी खातात. हे तर मला खूप मोठी चिंताच वाटते.
बाहेरचं जास्त खाल्लं नाही पाहिजे. त्याच्यामध्ये कीत किती सारी कॅल कॅलरीज असतात ना.
हो ना. आणि. मला असही वाटते की कमीत कमी शाळेत जाणाऱ्यानी आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या लेकरांनी तर जास्तीत जास्त. फळेच खायला पाहिजे.
हो. हे तर खूप चांगलं सांगितलं तू पण आजकालचे जे मुलं असतात ते खात नाही ना जास्त जंक फूडच खातात ते.
त्यांचं जास्त लक्ष जंक फूड मध्येच असते ना. ते फ्रूट्स खातच नाही त्यांना टाळतात ते फ्रूट्स खाणं.
हो पण खूप जा-जास्त चांगलं आहे फ्रूट्स वगैरे खाणं आपल्यासाठी. दिवसात एकतरी दा आपण सफरचंद खाल्लाच पाहिजे तुला काय वाटतं?
सफरचंद खायला पाहिजे, केडी खायला पाहिजे. संत्र किंवा मोसंबी खायला पाहिजे म्हणजे कसं आपल्या शरीराला कमीत कमी विटामिन सी, फायबर्स हे सर्व मिडायला पाहिजे.
हो तू जे काही सांगितलं ना तर ते मला खूप जास्त आवडलं.
तसं तू या मोसम मध्ये आता काही खाल्लेलं आहे कोणता फळ? स पेरू पण खूप निघालेय ग आता.
हो आता मी जांभूळ खाल्ले होते. मला खूप जास्त आवडले ते.
अरे खूप छान. तो तर म्हणतात की तो फळ खायलाच पाहिजे या मोसम मध्येच येतो.
हो. तुला आवडतं का ते?
हा. मोसम्या, मोसमच्या याच्याने खूप छान छान फळ आहे तो. एकदाच येतो पण खूप छान आहे. असं म्हणतात की, आपल्या पोटातली पूर्ण गंदगी साफ करतो.
हो आणि हिवाळ्यात तर आंबाई मिळ तो ना? ते खाते का तू? तुला आवडतं का?
हो माझा फेवरेट आहे ते तर.
हो का मी माझ्या घरी दोन दोन अ मोठे मोठे झाड आहेत आंब्याचे. तू कधी येशील, तर त्या उन्हाळ्यात तर मी तोडून देईन तुला.
नक्की नक्की. दोन दोन झाड, खूप मोठे झाड आहेत तुमच्याकडे तर.
हो ना. कालच पावसामुळे हालत होता तो. झाड मागच्या.
अच्छा अच्छा. मग तू तर यावेळेस खूप आंबे खाल्ले असेल ना?
नाही ग. मी जास्त खात नाही. मला आवडत नाही आंबे.
अच्छा. ज्यांच्याकडे झाड त्यांना आंबे नाही आवडत बघा.
हो म्हणजे लोकांना चांगले वाटतात, पण मी खातच नाही आंबे. बाहेरचेही नाही खात. आणी घरचेही नाही खात.
म्हणजे तुला आवडतच नाही. तुला केडी वगैरे आवडत असतील ना?
हां. मला सफरचंद जास्त आवडतो. म्हणून मी तेच खाते. आणि किवी पण खाऊन घेते. तेही मला जास्त आवडतात.
ती तर खूपच चांगली आहेे अस आपल्या शरीरासाठी किवी म्हंटलं तर.
हो ते तर आहेच. पण अं सफरचंद मी जास्त खाते.
हम. तर तुला खूप आवडते ह ना सफरचंद?
हो. आता मला सांग की- तू आता माझ्या घरी कधी येणार आहेस?
पुढच्या उन्हाळ्यात जेव्हा आंबे लागतील तेव्हा.
अच्छा म म्हणजे तेव्हापर्यंत मला वाटच ब पहावी लागेल तुझी?
हा. पण मी आंब्यासाठीच येईल ना तुझ्या घरी? मग मला आंब्याची वाट पाहावी लागेल. ठीक आहे ना. हो. हो ठीक आहे चल. भेटूया नंतर आपण.